हॅलो
बनलेले हॅलो
हम्म
बोलकी मम्मी एखादी नवीन रेसिपी क्या करने आती नही हात भरतने को नवीन रेसिपी क्या हा क्या पण ऐसा अलग क्या तोबी करको रखने आता नई धपाटे तलने का काढणे का नई हम्म ह हॅलो
हम्म
बोलकी
ज
बोलवेल का हा त्यासंघ मैदे का पण क्या तर करून फुकट नाही राहात नाही तेशे लय अभ्यास सोबल नसते
सुमे ते तुला पाठवले ब ते टेलीग्रामन चॅनल हम् बघितल्यास किनी कुणाच म्हणतील वय
लय चागल लोक हाय
मी ने पाटवले का परवा ते लै त्याला माहितेय मी पाटवले वेगळं लै नेयात
इंग्लिशचा
फोन केलतीस काय तू नंतर न को मम् शैलीच्या मोबाईलवर
न्हाई मम्मी न केलती ते पुणे इंग्लिश क्लब होय
नाय न्हाई ते नव्ह त्यांच्या नंतर दू काय त्याला म्हणत्याती ना क्विज चेत ब क्विच्चे
ते जोश एक्जमचं
शीप
व्हय कुईतच्या म्हणल्यावर अ कुईतच्या म्हंल्यावर
अध्यादिदज कायतर आहे ब आ
पुणे क्लबच तेवढच हायकी
नाई नाई
हम्
ओपन किल्यास तु
होय
काल पाठवलेल बघ काल काल नाई लै शेवटला पाठलेल ब शेवटला
ते ध्येय आधिकारी? दे अधिकारी?
मराठीमधल. मराठीमधलच की?
ते काय वाजलेस तु?
देह अधिकारीेच च की होय.
ओपन करते पांढरा डिपी आहे नव्ह हम्म ओपन कर
केलं
केलीस का ओपन
हम्म
मंग वाचून दाखव आता मला
अगं ते हीन सांगितल्याल यायलोय की कपिला
क्विझ ये ते क्विझ मला सांग आ क्वेश्चन ऑप्शन सांग आणि सांगितल्यावर तू सिलेक्ट कर ते ती क्लीक कर आण तो पण कर तुला पाहिजे ते
धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे.
हम्म
सांग की गं कलम तेवीस, चोवीस, पंचवीस, सव्हीस.
काय म्हणलीस! कशाचा अधिकार?
धार्मिक स्वातंत्र्य
तेवीस
पंचवीस मध्ये,
पुढं,
अल्पसंख्याकाचे हितसंबंधांचे रक्षण कोणते कलम करते? कलम एकोणतीस, नुसार अल्पसंख्याकांना त्याची भाषा लिपी वाचण्याचा हक्क आहे. अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार कोणते कलम देते. शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा.
पुढ काय
कलम
कलम
तीस
हा हा
समान कामासाठी समान वेतन कलम एकोणचाळीस
हम्म
कलम एकोणचाळीस
तेचकी,
कामाचा व शिक्षणाचा अधिकार कोणत्या कलमात आहे?
ऑप्शन,
चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस
बेचाळीस
एकेचाळीस कामगारांसाठी निर्वाह वेतन कोणते कलम निश्चित करते. कलम त्रेचाळीस समान नागरी कायदा कुठल्या कलमात आहे. हॅलो वर्षे ते कोर्टाच् काय झालं.
सांगतो उद्या..
उद्या का? म क चार वाजे त खाना म्हगलं घ टा
किती टाइम झाला बघा.
ब साडे आठ उद्या काय सांगतीस ग..
मग काय करू सांग?
उद्या काय सांगते? चल उद्या काय आहे?
बर राहू दे सांगेन.
म आता सांग. हम्म
नि नाही ग.
हा हा सहा वर्षाखालील बालकांचे संगोपन वन शिक्षण कोणते कलम सांगते? कलम पंचेचाळीस. बेसन करायचं गॅस क बंद कर मग भीखा चावल पकाने भीखवालाय चावल हॅलो सहा वर्षा खाली खालील बालकांचे झाले टायमिंग चौपन्न झाले सहा वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षण कोणते कलम सांगते?